हॅलो हॅलो बोला झालं का काम
नाही अजून तर मम्मी करणार आहे मी तर लोळू राहिले
आ
तुमचं झालं
हो चाललच आहे
अच्छा मंग स्वयंपाग वगैरा
स्वयंपाक करायचा ना अजून होतयं ना त्याचा टाइम स्वयंपाकाचा
हा तेच ते माझ्याकडनं कॉल म्हणजे हे पहिला कॉल आहे समजा माझा ह्याच्या पहिला कॉल कोणी उचललेच नाही
हा ना परंतु मला ते सांगत होते की आता लगेच ते सबमिट करा आता माझा फोन झाल्यानंतर लगेच सबमिट करायचं ते बटनवर क्लिक करा तर तुम्ही पटापटा फोन लावू शकता
तू बोलू शकतायत म्हणजे मी ना मुलगी म्हणजे लग्न वगैरे नाही झालं
असं ह ह ह मला लहान मुलं आहेत अंह माझा एक पाचवीला मुलगा आहे आणि एक लहान मुलगी आहे म्हणजे अजून पहिलेला नाही गेली मुलगी कुठे राहता तुम्ही
मी रामनगर मधेच राहते
अच्छा म्हणजे तीच आहे मागाचाच कॉल
मगाचाच कॉल आहे तुम्ही आता मला व्हॉट्सअपला कॉल केलता ना
हा हा.
हा.
नाही ते कळलं मला व्हॉट्सअपला केलेला पण ते माहित नव्हतं ना.
हा. तेच
पण त्याच्यावर एक पण कॉल नाही केला का
नाही ना केला.
बापरे
तेच तर म्हणते मी मी कॉल करत होतो ते रिंग जात होती पण म्हणजे फोन उचलले नाही पण तरी ते झिरोला समिट झाले
तसच माझे पण काल सात झालेत आणि अह बोलून आधी फ हे करायचं मेसेज टाकायचा की आहे का कसं मग आता पण एक कोणाचा आला त्यांना मेसेज तर त्यांनी पण तेच सांगितल की आधी अह व्हॉट्सॲप म्हटलं कोण आहे का ऑनलाईन आहे का बघा आणि नंतर कॉल करा ते तसं होतंय मग ते मला वाटतं वाट व्हॉट्सअँप म्हणजे नसल आणि आपण कॉल केला आणि त्यांनी नाही उचलला की तो तसा होतोय.
हा असंच काही असणार.
हा कारण माझे पण साया झालेत काल मी दिवसभर तसेच आबादले गेले
हा आणि त्याच्यामध्ये असे पाच हे जे टास्क आहेत ना पाच टास्क पूर्ण करायचे.
अरे तीस फोन करायच्यात आपल्याला तीस.
तेच्यात तर पाच दाखवतेय ना.
ते पाच दाखवतात पण ते पूर्ण झाले की अजून पुढचे पाच येतात लगेच च म्हणजे असे तीस कॉल करायच्यात.
ते मामींनी सांगितलं होत मला की पुढच्या अजून टास्क देतात ते. त्यांचे तर पूर्ण पण झाले.
तर देत्यानं नाय आता ते टास्क नाही देत्यानं ते पण हाय हेच. कॉल करायच्यात आपल्याला आणि बोलायचेत तीस कॉल करून
अच्छा.
हम्म बोला मग कुठं कुठं फिरायला गेलेत?
नाही अजून तर कुठं फिरायला नाही गेलो आता जायचं होतं ह्या म्हणजे अह इकडं जाऊन आलो होतो महाकालेश्वरला उज्जैनला
अस
हा ओंकारेश्वर ला जायचं होतं पण नाही जाण झालं आता वनीला जायचं चाललंय. नाशिक मध्ये. माहित असेल ना तुम्हाला नाशिकची देवी.
नाही नाशिक म्हणजे ऐकून आहे अशी नाशिक ची वणी वणी देवी पण मी अजून पाहिली नाहीये नाशिकच ते.
अह ते वरती असं गडावर आहे ना सप्तशृंगी आहे ती साडे अ किती साडे तीन शक्ततीपीठातून येते.
हा नाही अजून पाहिली नाही म्हणजे घरच्यांनी सासूनी त्यांनी पाहिलेली आहे आमच्या पण मी नाही पाहिली अजून.
अच्छा. आणि पावसाळ्यामध्ये तिथं खूप भारी म्हणजे ते डोंगरावर आहे ना देवी यांना नागमोडी घाटे. तर पावसाळ्यात खूप छान वाटतं पाहण्यासारखं असं हिरवळ वगैरे धबधबे.
आसा.
हम्म. अ माझं म्हणजे मी नाशिकलाच राहिलेलं आहे ना? माझं लहानपण पूर नाशिकलाच गेलेलं आहे म्हणून मला थोडं जास्त नाशिकची आवड आहे.
आस म्हणजे नाशिक. नाशिकला म्हणजे कुणाच्या इथं म्हणजे मामांचं गाव आहे का तिकड नाशिकला?
हा माझ्या मम्मीच्या मावांचं गाव आहे माझ्या म्हनी. हा मम्मीच्या अ मम्मीच
म्हणजे मग लहानपणापासून नाशिकमध्ये खूप सारं काय पाहिलं असेल तुम्ही तिथं.
हा. म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक झालं?
हो आम्ही त्र्यंबकेश्वर ला गेलेलो आहे आम्ही.
हा. आता जसं श्रावण चालू झाले तर आता महाकालचे श्रावण आहेत ना? त्रंबक चे आता पुढच्या महिन्यात सुरू होतील? आगस्ट मधी. तिथं खूप गर्दी असती त्र्यंबकला? तुम्ही गेले?
भीमाशंकर गेलोय आम्ही.
नाही नाही भीमाशंकर गेल तर आम्ही त्र्यंबकेश्वर नाही गेलो अजून?
भीमाशंकर पुण्याला आहे ना.
हो पुण्यापासून जवळच आहे तिथन भीमाशंकर.
हा.
तिकड पण छान आहे भीमाशंकरला असे मस्त असे म्हणजे अम्म. ते पाच तळ घरामध्ये ते अ महादेवाचं मंदिर आहे पिंड आहे अशी. आणि सगळं? पाणी पाणी मग तिथं भरपूर असं म्हणजे छान आहे तिकड पण डोंगर भाग आणि आतमध्ये फार मंदिर आहे असं. पायऱ्या म्हणजे वरती असं पायऱ्या पायऱ्या आणि खाली जायचं? आणि आतमध्ये खाली खड्ड्यामध्ये असं मंदिर आहे.
हा तसच हे त्रंबकला पण तसच आहे म्हणजे नाही का खाली ये. मग पुण्याला हे. आणि जे शिवलिंग जे असते ना ते म्हणजे असं आतमध्ये ते तीन मुखी म्हणजे शिवलिंग बोलतात त्याला ब्रह्म विष्णू महेश. हा तेच येते त्र्यंबकेश्वरच म्हणून ते शिवलिंगला त्र्यंबक म्हणतात म्हणजे नाही का तीन तीन देव.
तीन मुखे हा?
हा तीन मुखी म्हणजे हाय त्याला आत मधी आहे. आणि नाशिकची जी देवी आहे ती स्रप्तशृंगी गड. ते वरती ये ना अ जीतक्यावरती म्हणजे डोंगरावरती तळय आण खूप खोल ये अन् त्याज्यामध्ये खूप पाणी ये. तिथं म्हणजे असं डोंगरावर तळ थोडस हे पण तिथं खूप खोल तळ ये त्याज्यात पाणी ये खूप भारी वाटतं तिथं पण आण पावसाळ्यातच बघण्यासारखं म्हणजे वाटतं इकड त्र्यंबकला पण अ
आम्ही तिकड म्हणजे सातारा साइडला आम्ही अ आऊ ची देवी म्हणून ये बघा ती पण सप्तशृंगीच हाय अशी
अ अच्छा.
औंधला हा आहे सातारची हा शप्दशृंगीचय ती पण तिचं पण अ खूप म्हणजे मोठी अशी असं जसं काय एखादी मूर्ती कशी काय अशी वाकुन हे होते ना अशी झुकल्यासारखे
हा हा हा अठरा भुजा हायत का त्यांच्या पण?
हो.
कारण ही जी स्रप्तशृंगी आई ये जी वनी आई म्हणतात ह्यांनला वनी गावामुळे ते नाव पडलं. वणीची आई अं पण त्यान तिजे ना असं अठरा भुजा हायता.
ते पण तसेच आहेत म्हणजे अष्ट हात येत.
हा हा हा अन् असं मान थोडी अशी वाकल्या सारखी.
कलेली अशी म्हणजे उंचावून अशी जशी काय अ
उभी ये हा हा बरोबर असं उभी ये
हा मंग त्यांचच असं दुसरं काय ते रूप वगैरे असन आणि तिकड ते वसलेले असन वणी गावामध्ये पण आम्ही अ असं औंदला गेलेलं हे ना तर आमची सती आम्ही आम्हाला कुल दैवत हे ना औंदची आई.
हा हा ते सातारा असं कोकणमधी येतं का.
नाय नाय मी पण साताऱ्यामध्ये मी पण नाय गेले अजून कधी पण ते सातारचे ते आधीच अ औंदच्या देवीचं आहे ते
हा.
तसं सातारला पण भरपूर आहे वाटतं ठिकाण मी पण ऐकून आहे. पण सातारला असं तिकडच्या साईडला अजून कधी गेलो नाय आम्ही पाहुणे पण आहेत तिकड म्हणजे दुसरे गेलेले आहेत पण माझं अजून नाही जाण झालं.
अच्छा मी महाराष्ट्रामध्ये अ काही काही ठिकाणी गेलेले बाकीच्या ठिकाणी तर नाय गेलेले काही दहावीत असतानी ट्रिप गेलती त्या टायमिंगला देऊ म्हणजे नाय का ट्रीप आमची अशा ठिकाणीच नेलती की जिथं देवाचे म्हणजे मंदिर वगैरे होते तिथं
हा तस तर मंग अ महाराष्ट्रात पण भरपूर आहेत. त भरपूर फिरायला सारखे ठिकाणं
हा आम्ही.
गणपतीपुळेचा गणपती पण छान हाय आमची पण ट्रीप गेलते ना लग्नाच्या आधी त्यावेेळेस ते गणपती पूळ्याचं पण ते गणपती
आ अ आणि एक पुण्यातलं ते अ प्रतिबालाजीचं मंदिर हम्म. गणपतीपुण्याला जायची माझी खूप इच्छा ये म्हणजे मी अजून नाय गेलेले पण अ म्हणजे असं ते
नाही गेलो पण लग्नाच्या आधी आमची शाळेची सहल गेलती ना
हा आमची बी आमची शाळेची सल नी आम्हाला तिथं नव्हतं नेलं म्हणजे दरवेळ जायची तिथंच पण आमची जवळ आमच्या टायमिंगला गेलती ना तवा तिथं नव्हती गेली आम्ही वेगळीकडे गेलतो कोल्हापूर पुढच्या साईड ला गेलतो
हू कोल्हापूरला पण ते मंदिर बघितला असाल ना
हा महालक्ष्मीच हा महालक्ष्मीचं मंदिर बघितलं होतं त्यानंतर रंकाळा तलाव नरसोबाची ज्योतिबा खूप ठिकाणी गेलतो दोन तीन दिवसाची ट्रिप होती
पण महाराष्ट्रात राहून सुद्धा मला पण एवढे ठिकाण माहित नाहीेयेत महाराष्ट्रातले म्हणजे कसं पहिलं आम्ही फिरत जास्ती फिरणं असं म्हणजे होतच नव्हतं त्याच्यामुळे जास्त ठिकाण आता लग्न झालं पासण फिरतो तर जात ते महाराष्ट्रातले सुद्धा काय का प्रत्येक ठिकाणी जायचं झाले आता महाराष्ट्राला ट्रिप आम्ही गेलो होतो आता मंग अष्टविनायक केलते
हा
आता नाही नंतरच्या बारीन आता पोळ्या करायच्या
अच्छा अष्टविनायक म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ग
हा अष्ट अष्टविनायक म्हणजे तिथल्या तिथं पहिला मोरगाव दुसर चिंतामणी परत थेऊर अ परत ओझर लेण्याद्री असं द
ओझर हा ओझर नाशिकचच ना
ओझर नाही हाय ते सगळे पुण्यात च्या साईडलाचं आहेत पण कुठ आहेत आता ते एवढ लक्ष लक्षातच नाहीत बघ फिरलो तर आम्ही गाडीनच पण आता एवढं पाहिलं नाही कि नेमकं कुठं
हू एक सिद्धिविनायक मुंबईचा ना
हॅलो हॅलो हॅलो हा एक सिद्धिविनायक म्हणल मुंबईचा ना
हो सिद्धिविनायक पण आहे त्याच्यात
हा हा हा
ओझर लेण्याद्री अ परत अजून मोरगाव चिंतामणी अ परत थेऊरचा एक होता ओझरचा होता सिद्धटेकचा एक हो ता रांजणगावचा एक होता अशे अष्टविनायक अशे आठ झाले
अच्छा
ते दोन दिवसात कमप्लीट होतात म्हणजे असं दोन दिवसात पूर्ण होत त्याच
अच्छा
चला बोलून छान वाटलं अकरा मिनिट झाले साडे अकरा
हो मला पण छान वाटलं. हो हो चाललं.